बोल.
माग एकाचा, फ्रेंडचा फोन येत होता. तिला आता कॉल बॅक करतें तरं ती बिझी येते.
बापरे! लगेच होतं असं कधीं कधीं.
तिचं नाहीं, म्हणजे आपल्या याच्यावरची नाहीं ती.
नाहीं नाहीं, नॉर्मल आपला, मैत्रिणीचा‌ मी आता तुला तेचं विचारणार होतें. तुझी शाळेपासून ची, अशी किंवा शाळेतली म्हणा, किंवा आता कॉलेज मधंली म्हणा, अशी कुठली खास मैत्रिण आहे कां बेस्ट जे तुम्हीं अजूंनही कॉन्टॅक्टमध्ये आहात.
तुला सांगू मला भरपूर मैत्रिणी झाला ते बाय अ पहिली ते दहावी पर्यंतच्या वेगळया आहे त्यांच्यानंतर, त्यांच्यांत, त्यांच्यांत म्हणजे माझी एकचं बेस्ट फ्रेंड होती. काकांचीच मुलगी होती ती तिचं माझं लग्नं झालं पासुन ना म्हणजे आमच्या दोघींच्या फील्ड वेगवेगळ्या झाल्या बारावी नंतर. तिच्या घरात थोडी परिस्थिती हं हं घराची परिस्थिती थोडी खराब होती म्हणूंन ती एक वायला गेलीं, आणि मी त्यावेळेस डी, एड ला गेलीं.
ह हा
टी एड असताना त्याला गेली. त्याच्यानंतर माझा तिचा कॉन्टॅक्ट संपला ती बोलायलाच तयार नव्हती, म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड बोलणंच बंद झालं तिचं माझ्याशी मला अजूंनही तिचं वाईट वाटतं.
कां पणं तिला कां असं वाटलं की बोलायचं बंद व्हावं.
बंदच झाला अगो मंग नंतर तिच्या लग्नाची सगळी तयारी वगैरे सगळें उत्साहात केली तिच्या लग्नानंतर मी माझं कमीत कमी. तीनं चार वर्षात लग्नं झालं माझं डीएड पणं क तिचं आधी झालं.
मला आता चांगलं स्थळं आलं, म्हणूंन मी करूंन दिला असेल.
हम्म, डी एड पणं कम्प्लीिट झालं माझं राहिलंसाहिलं एम ए पणं कम्प्लीट झालं मी आय टी आय पणं केलां. त्यात, बी ए पणं कमप्लीट केलं मी मंग एम ए कमप्लीट केलं.
बरंच जास्तं शिक्षणं झालंय तुझं. कारणं मी माझं. दहावी झालीं, अकरावी बारावी मला कॉमर्सच घ्यायंच होतं कारणं मला असं गणितं वगैरे जास्तं आवडतं आणि अकाउंट होतं. तरं ते आवडतं होतं, म्हणूंन अकरावी, बारावी पासून मग ते बीकॉम झालं. पणं मध्यें मध्यें आपले कोर्सेस कांयपिंग झालेलं परंत एम एस सीआर टी वगैरें करूंन घेतली टॅली आर पी नाईन हां टॅली इ आर पी नाईन होतं ते झालं होतं आणि मंग त्यांनंतर परंत एम्कॉर्म केलं
हम्मं हमं
आणि एक जीडीसी एम ची एक एक्झांम होती ती पणं दिली
हम्मं हम्मं
आणि बरेपैकी मध्यें मध्यें जे जे गव्हर्नमेंटचे जॉब यांयचे परीक्षा वगैरें दिल्यांतं की
ती मी एन एम एस ची परीक्षा कांहीं ते सहावी सातवीला पास झालीं होती. ते दरं महिन्यांला कायं ते स्कॉलरशिप हो स्कॉलरशिप पणं दिली हम्मं सातवीची मंग त्यांच्यात ते पणं ते पणं झालं होतं पास माझं पणं तसंच होतं गं अकरावी बारावीनंतर मंग नंतर मंग माझी नां बेस्ट फ्रेंड डिअर लां असतांना सणां म्हणूंन होती.
म्हणजे कॉलेज मधंली झालीं वरतं
हां आणि आतां जी कॉल करते नां ती अकरावी बारावीची फ्रेंड आहे ती पणं बेस्ट फ्रेंडचं म्हणतं पणं आतां तरी संध्या रेग्युलरलाचचं
आता बघ माझं
आत्ता सध्या रेग्युलरला तूच आहे. हा कारण कोणी नाही, कारण मी नाही नाही. काही नाही का खरंच नाही, कारण मी कोणालाच कॉल करत नाही आणि मी पहा दिवसभरातून मम्मीला बी कॉल करत
नाही माझं पण सेम, सेम होतं अगं. कारण मला ना पहिल्यापासून अशी स्वतःहून कॉल करायची सवय तर नाहीच आहे पहिला. आणि म्हणजे करू वाटते खूप पण असं वाटतं की समोरचा बिझी असेल का? कारण कोणी कॉल केला आणि परत म्हणलं ना तुला थांब नंतर करते, मी जरा कामात असं वाटतं की जाऊ दे बाबा आपला हा त्यामुळं मग माझं कॉलचं मी काय म्हणते, मी तुम्ही कधीही कॉल करा, मी तुमच्यासाठी फ्री असेनच. म्हणजे आपण कितीही कामात असलो की कसं म्हणतो, बरं ठीक आहे चला पंधरा वीस मिनिटं बोलू. काय चाललंय, काय नाही कशी आहे, बरी आहे का, सगळ्या गोष्टी. पण आता आहेत, म्हणजे बघ शाळेतल्या वगैरे अशा तर कॉन्टॅक्टमध्ये असतात. कधीतरी होतो आमचा पण कॉन्टॅक्ट.
मग तसच होतं ना गं, एकमे आता तू तरी म्हणता आपण एकमेकांशी बोलतोय आपलेही कॉल झाले ना, तरी आपल्याला वेळ मिळणार नाही लगेच बोलायला.
हा पण ऍटलीस्ट मला तर हो, म्हणजे असं आपण आठवलं तर लगेच मेसेज वगैरे तर टाकून ठेवूयाच. की बाबा, काय चाललय, काय नाही, कारण आता सवय झाले एवढ्या मला वाट खूप कमी वेळात मैत्री तर झालीच आहे, आणि अ सवय पण झालीए. भले ते कॉल नाही झाला तरी असं वाटत की, काय चाललं असेल? काय करत असेल.
तेच माझं म्हणजे, ह बोलावं असं वाटतं आता माझं बघ तु मी इतक्या मैत्रिणी आहे ना, तुला काय सांगू, पण मला म्हणजे असं म्हणतो ना एखाद्याला कॉल करून बोलावं, मी फक्त माझ्या कॉल लिस्टमध्ये माझ्या कॉललिस्ट मध्ये फक्त मिस्टरांचा नंबर असतो.
सेम, रोजचाच माझं पण तेच होत. त सेम रोज एकतरी याचा फोन असतोच पोचल्यावर किंवा परत अ गौरीचा असतो आणि पप्पा तर कधीतरीच कर तात, कसं आमच्या दोघींचच बोलणं होतं त्या वेळेला ते तिथेच असतात. ना, मग त्यांना वेगळा कॉल करायची कधी गरजच पडत नाही आणि मैत्रिणींच तर आता बघ, दहावी होउन आता दहा बारा वर्ष होऊन गेलं असतील. अ त्या मग त्या मुली आता त्यांनी ग्रुप केलाय, मग असं काय खरं तर सोशल मीडियामुळं मग आपण कसं भेटतो स कोणीे फेसबुकवर आहे कोणी इंस् वरे मग असं एकमेकांची तिथं ओळखी होणार, नंबर घेणार मग परत ग्रुप होणार आणि भेटायचं म्हणतात पण नाही होणार ते भेटायचं.
आता एक लेडीज आहे, तुला शिकवेल जसं तुला मी हे केलं बघ आता तुला ज तो फॉर्म भरला नसता तर तुला आता तो ट्रानस्क्रिप्शनचा टास्क पण आलेला नसता. तसच एका लेडीज ला पण मी दिला ना, त्या म्हणजे असं म्हणत होत्या, आग म्हणे मी इतक्या लोकांकडनं मागित तला म्हणे, मला कोणीच दिला नाही.
नाही ग कोणी सहकार्य करत नाहीये हल्ली, आपण काय विचार करतो माहित आहे का? की चल आप आपलं पण चांगलं होतं ना आपल्यासोबत दुसऱ्याचं पण होउदे, का तर त्याला पण गरज आहे असं आ पण कधी कधी विचार करतो पण तसं समोरचं करेल असं नाहीये.
अगं पहिल्यांदा त्या लेडीजने कॉल डिटेल सांगितलं मी तिला सगळं की कसा करायच आहे, कस करताय तुम्ही काय तिने मला काल मी तिला आपले कॉल चालू होते ना, मी तिला वेटिंग वर ठेवलं तरी ती म्हटली नाही मला की स्वीती तु मला वेटंगर का ठेवलं तू इतकं.
मग काय करूत मान.
कुठली मी रात्री तिला कॉल केला एकच कॉल केला मी तिला रात्री तिच्या कॉल नंतरच लिमिट संप माझा म्हणजे या नंबरवर केला कॉल.
हा हा मग तेच म्हणते ना की खूप कमी वेळात आपली मैत्री पण झालीये आणि आपण असं नाहीये ना स्वार्थी पणा लगेच कळतो माणसाचा. कि मला माझ्या फक्त कामापुरती तू पाहिजेलेस किंवा आपण जस कामा पु हे पाहिजे ते पाहिजे नाही चालत तश्या गोष्टी आपल्याला पण आत्ताच्या याला तर फक्तीस नाग मैत्री वगैरे होणं काही विश्वास पण लोक कोणा वरती. आणि त्यातून पण आपली एवढी चांगली मैत्री झाली की आपण सगळ्याच गोष्टी आता शेअर पण करतोय.
तेच ना.
काय वाटत पण नाहीये पण आणि तुला मी बोलले ना की असं वाटतच नाही की आपण आत्ता बोलतोय मला असं वाटत की आपण खूप वर्षपासूनच्या मैत्रिणी आहोत.
तेच ना. काय बेस्टीनीच राहते काही गोष्टी. आपण घरात सुद्धा काही गोष्टी शेअर करायला आणि एक म्हणतो ना आपण एक मनमोकळं करायला कोणीतरी पाहिजे हा मनमोकळं करायला हक्या हक्याच पाहिजे. सतत सतत बहिणी सांगितलं सांगते तू एकच रड गान लाव अगं असं कसं तू बोल. तिले तुला म्हटलं तू जस लग्न झालं तसं तुला यात कसलाच टेन्शन नाही तू म्हणजे कसलीच न कसल्याच गोष्टीच तुला पहिलेही टेन्शन नव्हतं तू पहिले मला बर्डन द्यायची हे असंच का अनि ते तसच का तुझ तुझी जागा आता माझा घरातल्यांनी घेतलेली ये म्हटलं. तिला मी नेहमी सांगते तुझी जागा माझ्या घरातल्यांनी घेतलेली म्ह टल तु आता प्रत्येक गोष्टीला मला टोकायची म्हटल आत तर तू जी तू माझ्या माझ्यापेक्षा लहान राहून तू मला टोकायची हे नको करू ते ते नको करू हाच डी पी का ठेवते असं.
उलट मोठ्यांना म्हणतात ना मोठ्यांचं ऐकलं पाहिजे आमच्या घरात उलटंच होतं लहानांचंच मोठ ठ्याने ऐकायला पाहिजे आपण मोठे म्हणून पण ऐक ऐकलं पाहिजे आणि काही गोष्टींसाठी आपण मोठे म्हणून त्यांच साठी केलं पण पाहिजे हे दोन्ही नियम आपल्यासाठीच असतात.
असं वाईट वाटायचं मला तेव्हा खूप पण मग वाटलं आता इच इच्याशी कॉल ही पण म्हणजे एकदम मोकळी म्हण मोकळी बोलते पण इच्याशी मी म्हणते ना दोन महिन्यांत तीन महिन्यात चार महिन्यात एवढाच फोन होतो एखादा कॉल होत असेल म तिच्या
ते आहे एखाद्या वेळेस वाढदिवस असेल तर आपण कसं
हा तेव्हा आता कशासाठी कॉल आला होत त मी सुद्धा कन्फ्युज आहे की ती कधी कॉल करत नाही आणि आज कस काय कॉल आला तिचा.
काय माहीत आता कधीतरी लोक खरं सांगू का काहीतरी त्यांचं काम असेल तरचं कॉल कर कि बाबा माझं हे काम होतं म्हणून तू आठवलीस.
इकड आली वगैरे असेल ती नाशिकमध्ये असं असेल कदा चिंत तिच ती ना तिकडे नाही राहात तिचा फ्लॅट घेतलाय तिने
नंदेनी नाही सॉरी बहिणीनी मैत्रिणीनी
हम्म ती कदाचित आली असेल त्या साठी केला असेल तिने असं वाटतय मला.
नाही ती आली असेल मग आल्यावर पण क नशीब मला एक एकदा वाटतं की आपण कधीतरी कोणाला आठवलं तरी सुद्धा खूप ये.
केचे तेच ना मी माहितीय का ना आता मी कसं सेपरेट नसल्यामुळे ना मला कोणाला असं ये बाबा मैत्रिणी येत भेट, द असं सांगता नही येत ना ग. कारण म्हणतो ना
ते तुमचं कळतय की एकत्र आहात म्हणून, आता माझ एक माझी एक मैत्रिणी आहे, ती अकरावी बारावीचीच आहे. तर ती मैत्रिणी ना, आता पोलीस झाली ती. रत्नागिरीलाय तर ती पण, मी जेव्हा नेरुळला राहत होतो आम्ही. तर तिथं माझ्याकडे बिंधास येऊन राहत होती.
मग!
येऊन राहत होती काही नाही, कारण आम्ही दोघंच असूत आम्हा काही नाही, परत अजून एक अ माझी शाळेची म्हणजे, ती पण कॉलेजचीच होती अकरावी बारावी, परत पण कंटिन्यू आम्ही एकत्रच होत बीकॉम ला आणि तिच पण आता लग्न झालं ती पण आहे, पण ती आणि मी जरा जास्त इतकं फिरत होतो ना. कीं आम्हाला रविवार सुद्धा नको वाटायचा मधला, माहिती का एवढं.
चे माझ्या वहिणीचं पण तसच हे, तिच्या मैत्रिणी ना बिनंदास बोलून घेती ती तिच्या घरी. बिंधास्त दोन, दोन तीन, तीन दिवस राहतात तिच्या मैत्रिणी तिच्याक
राहतात आम्ही फिरायला जातो, इथल्या इथ फिरायला जात होतो आ ता पण ह्याला बघायाला पण ते शाळेच्या मैत्रीनि आल्या होत्या.
गेलो होतो ना तेवढीचं एक लेडिज म्हणजे, फ्रेंड म्हणजे, कप पल तेवढं आठ दहा दिवसाच, ओळखीच झालं होतं ना ते इथं नाशकात आलं होतं, काहीतरी कामानिमित तेवढंच फक्त, ते आमच्या घडी माझी मैत्रीण म्हणून आली होती त्याच्यानंत ती ती जेवायला वगैरे, तिने स्वतःहून कॉल केला की मला यायचंय असं. त काय सांगायच, तेवढी ती आली आता त्या गोष्टीला ला आठ वर्ष झाले, तसं माझ एकही मैत्रीन म्हणून कोणीच नाही.
पण आता सुुधा पुन्हा, शाळेच्या, कॉलेजच्या, मैत्रीनीशी असं कधी भेट झाली एवढ्या वर्षात.
नाही, फक्त तिकडे गावाकडेच.
गेल्यावर तेवढीच, हो चालेल चल हो बाय, बाय.